आवाज येतोय?
हा येतोय ना. बोला ना.
काय करताय?
काही नाही बसलीय ओ.
कामआवरली?
अं काम नां? स्वयंपाक अर्धा झालाय अर्धा बाकीय.
काय नॉन व्हेज ए की काय? हेही
अं... नॉनवेज नाई खात नां आम्ही
नॉन व्हेज नाई खात का बिलकुल?
नाई... बिलकुल नाई... कोणीच नाई
हां काय?
आं... जनार्दन... जनार्दन स्वामींचे अनुष्ठान झालेले हेत ना आमच्या घरांमध्ये
हां हां हां हां हां... हां हां आम्ही खातो
अच्छा.. मग काय, तुम्ही आज नॉनव्हेज बनवलं का?
हां... नॉन व्हेज आहे.. आता बनवायचं
अच्छा
हाय... काय म्हणता... अजून पाणी पाऊस, कुठचे ए तुम्ही?
आम्ही ओझर
ओझरचे का... कुठलं ओझर?
अ... निफाड तालुक्यातलं
अ... हे कुठं पुण्या साईड येतं का?
अ... नासिक... नासिक
नाशिक तो त्र्यंबकेश्वरवाला?
अ... त्र्यंबकेश्वरच्या पुढेच नासिक ना
हा... पण तिकडेच ए ना... ते नाशिककडे त्या वाटेनं त्र्यंबकेश्वर
हो हो... तिकडेच ए... एअरपोर्ट ओझर... तुम्ही ऐकून असाल ना
हा हा हा
हम्म
नाई... आमच्या साईडला पण है ना, इकडे... पुणा... पुण्या... इकडे अं... ओझर म्हणून आहे तिथं... ते गणपतीचं जसं काहीतरी आहे वाट हां... ते म्हणूनच मी विचारलं की, कोणतं ओझर... तेच
अच्छा
आ काय करताय अजून
अजून काय नाई.. मी आज ना.. मिसळपाव बनवती ए
बाप रे... छान... मिसडपाव हाय का?
हो
फॅमिली मध्ये कोण कोण ए तुमच्या
काय म्हणता?
फॅमिलीमध्ये कोण कोण ए?
माझ्या फॅमिलीमध्ये, सासू सासरे, माझे मिस्टर आणि माझी एक मुलगी
चौघं जणं... छोटीशी फॅमिली चांगलं ए
हो... तुमची?
माझी पण इथं.. अ.... मोठी फॅमिली ए... अ.. दोन दिर एत मला दोन ननंद हेत, सासू सासरे आहेत पण ते गावाकडं असतात हा ते गावाकडे असतात... आणि मी... मी आणि माझी मिस्टर इकडे असतो
अच्छा मग तशी.. माझी पण एक जाव ए... पण.. अ.. ती तिकडे रोहाऊसला असते ना
हा का?
हो.
लग्न.. लग्न झालं असेल त्याचं.. है ना?
हो... लग्न झालेलं हेत ना... तिला दोन मुली ए
हा काय?
हो
आणि तुम्हाला?
मला एक मुलगी.
तुम्हाला
मला एक मुलगी.
अता
हॅलो हो मला एक मुलगी मुलगी एक हा बोला नाही येतोय.
आवाज आवाज आवाज. आवाज नाही येतोय मला.
आता येतोय का?
हा हा. काय म्हणता अजून पाणी पाऊस? पाऊस काय म्हणते तिकडे? हॅलो!